हॅलो नमस्कार नमस्कार सर नमस्कार हो येतो येतो.
पर सर आपण आपण आता तो शेतीविषयी मुद्दा पुढे घेऊ.
बरोबर आहे सर.
हम तुम्ही आता एक बघितलं असेल सर
हम
की आता मार्केटमध्ये एक एक पत्ता गोबी चालू तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल काहीतरी
नाही मी बघितलं नाही पण मी ऐकले.
हां आता काहीतरी एक ते प्लास्टिकनी काहीतरी असे गोबी तयार करून
हम.
हा म्हणजे आता ते आपल्याकडे तर असं काही बघायला मिळालेलं नाही. आणि एक व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होत की प्लाट टिकचे एक अंडे तयार होतात
हम.
त्याच्यानंतर एक पत्ता गोबीचा प्रकार बघितला. आता हे प्लास्टिकने तयार करून भरपूर ठिकाणी म्हणजे आता सध्या ते चीनमध्ये बघायला मिळालेलं ते.
हम्म हम्.
कि म्हणजे त्यांनी असे असे संशोधन केले की आता भाजी पालाही सुद्धा ते एकदम कृत्रिम त पद्धतीने तयार करताय.
हम.
म्हणजे त्या प्रकारे ते माणसाच्या जीवाशी खेळताय.
हम्म.
आणि एक आता तुम्ही आता सध्या आ बघितलं असेल.
हम्.
अगोदर तुम्ही आता समजा काही दोन चार पाच वर्ष अगोदर काहीतरी एक आपलं जे केळी म्हणतो आपण.
बरोबर हम्
ते तुम्ही खाल्ले असतील
बरोबर
म्हणजे काही दोन चार पाच वर्ष अगोदर जर हे खाल्लं तर व्यक्ती हा दोन तीन हा त्याच्यानंतर खाऊन घ्यायचा.
बरोबर.
म्हणजे त्याच्याने ना कसं प्रोटीन म्हणा, विटमिन म्हणा. असं हे काहीतरी गोष्टी मिळत होते बाकी आता सध्या तुम्ही बघ नर आता जे कच्चे केडे असतात
तर काहीतरी केमिकलमध्ये बुडवून.
हां एक कार्पेट कार्पेट म्हणून एक के केमिकल असतं.
अच्छा
फक्त त्याच्यामध्ये जर बुडवून त्यांना काहीतरी गरम गरम याच्यात ठेवलं.
हम्म
जस की काही एक रूम म्हणा किंवा काही दुकान वगैरा ते बन द करून जर ठेवलं त्याच्यामध्ये
हम्म
तर ते चोवीस तासात पिकून जातात.
हम्म फक्त वरचा पापुंद्राच पिकला जातो.
हा मध्ये ही फरक पडतो. हा वरच हा वरच जे ते कातड म्हणतो आपण.
हो
हां ते डायरेक्ट चोवीस तासात कलर हा त्याचा हिरव्यावरून. पिवळा होत असतो आणि हे जर तुम्ही बघितलं असेल एक ते केळे खाल्ल्यानंतर.
हम्म
एक ॲसिडिटीचा प्रमाण जो वाढलेलाय त्याच्यामुळे.
हो
कार्पेटच्या केळ्यांमुळे.
बरोबर
आता ते किळे खाल्ल्यानंतर छातीमध्ये अशे जडजड व्हायचे प्रमाण होत म्हणजे बवा असं. शक्यतो वाटतच ते.
होतय होतय होतय.
हा कार्पेटचे केडे खाल्ले.
हम्म
पण आता तुम्ही तेच, तुम्ही एखादी शेतातून डायरेक्ट केळ तोडून. एखादी झाडावरून केळ तोडून खा.
हम्म
त्याच्यानंतर मग एक. कळत त्याची जर ओरिजनल खरी ओळख करायची म्हटली तर ठिपके ठिपके म्हणतात ते आपण
हो काळया टिपक्याचे.
हा काळ्या ठिपक्याचे ते ओरिजनल असतात. तुम्ही एका एकासाकी एकीकडे ते दोन केळे खा आणि एकीकडे. टिपके नसलेले केळे खऊन बघा.
हम्म
म्हणजे याचा जो रेग्युलर टेस्ट ये हा खाल्ल्यानंतर वाटत की काहीतरी. खाल्ल बाकी म जर हे दुसरे जर खाल्ले कारपेट वाले. याच्यामुळे डायरेक्ट तुम्हाला ॲसीडीटीचे प्रमाण वाढ
बरोबर
आता लोकं याचा विचार नाय करत की समोरच्यांना याचा काय त्रास होईल.
बरोबर
विकायचं म्हणून विकायचं. फक्त एक पैसा कमवायची एक थेअरी चालू आहे.
तोच नियती धर्म नाय राहिला आता.
बरोबर आता कोणाला काय त्रास होईल याच्याशी कोणाला काहीच घेण देण नाही.
हो, काय झालंय सर आताच आहे ना, ते नियती धर्म हा संपलेला आहे. फक्त मनुष्य मनुष्याला खायला, उठलाय ह्यातून निष्पन होतंय.
कारण झालेलं आहे सर दुधामध्ये पण दूध बघा दुधाचे पण काय तरी केमिकल टाकून दूध पांढर केल जात ते विकल जाते. हे दूध आपण लहान बाळाला देतो, त्यांना काही त्यांच्याशी घेणं नाही. आजारी माणसाला दिलं जातंय, तेच्याशी काय घेण देण. आपण सणा सुदिला किंवा, उपासाच्या दिवशी दूध खातो. त्याला त्याच्याशी काय घेण नाही काय नाही फक्त धंदा करणे आणि पैसे कमवणे हा, उद्देश जर सोडला. तर समोरचा काय खातोय, काय पितोय विष आपण त्याला खाऊ घालतोय, हेच्याशी काहीच घेणं नाही. इथे धर्म नाही राहिला धंद्यामध्ये.
ते काहीतरी एक, एक आपण म्हणतो ना ते काही पाच ते दहा एम एली.
हो ते बरोबर मला फक्त एवढंच म्हणायचं की, निती धर्म आहे ना. आपण हेना हे बघा आता प्रत्येकाने असा विचार करायला पाहिजे, पण ते तसं होत नाही. आता कालच माझे एका असंच, आपला जो कॉल आहे. एक शेतकरी माणसाबरोबर माझा कॉल चालू होता ते तेचे. मनोगत व्यक्त केलं, तो म्हणे. आज नाही परवड शेती. का परवडत नाही ते तेचं, त्या पाठी माग कारण सांगितलेत. इतकं जेन्यून कारण होतं त्या माणसाचं, ते इतकं हुशार तेन सांगितलंय. सर म्हणे, आमच्याकडे शेती आहे म्हणे माझ्याकडे आम्हाला. टमाटे टिकवायचंय टमाट्यामध्ये ज्यावळेस, पाणी भरलं जाते. तर त्यावेळेस पाणी काढायसाठी अवोरात्र कधी पण जावं लागतय पाणी पाऊस पडल्यानंतर जे भरल जाते ते ते पाणी काढायला ते पाणी काढल्यानंतर ते पाणी दुसऱ्याच्या शेत शेतात जाऊन त्याचं नुकसान होऊ नये याचा पण विचार केला जातोय बरोबर
बरोबर
ते झाल्यानंतर टमाटे आता काढायचं जर समजा एक कॅरेट असतं ते काय साधारणतः वीस एक किलोचे असतात
हू
ते काढण्यासाठी लेबर लोकांना पेमेंट द्यावं लागत बरोबर
बर
ह्यानंतर त्या शेतातून बांधावरती किंवा जिथ गाडी उभी राहते तिथ पण ती वाहतूक करायची बरोबर
चल ना वाढत्याल
हा आणि त्याच्यानंतर टेम्पो करायचा आणि मार्केटला आणायचं सगळं करून एका एकरासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो खर्च म्हणजे ते औषध पाणी ते बांध तोडणे भरणे त्याच्यानंतर ते खोडणे त्याच्यानंतर ते टेम्पो करण तिथ सगळ आणि परत आणि तिथं आणल्यानंतर चाळीस रुपये कॅरेटने चाळीस रुपये किलोने कॅरेट दिला जातो आणि मार्केटमध्ये तेच म्हणजे व्यापारी लोक ऐंशी रुपयान आमच्यासमोर विकतायेत आमच्यासमोर आणि टमाटा तो तो ऐंशी रुपये गेलेला टमाटा जे छोटे ग्राहक आहेत ते शंभरने रुपया तुमच्या म्हणजे आमच्यापर्यंत शंभर रुपयांना पोचतो एक त्यांनी उदाहर सांगितलं प्रकार आहे म्हणे आम्ही रात्रं आन दिवस मेहनत घेतो.
बरोबर मेहनत वाल्याला कमी मिळतं. आणि हे मध्यस्थीचे लोक आहे तेच खाव खायचे प्रयत्न करता.
बरोबर आहे. म्हणजे त्याच त्याच सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की कष्ट करणारा हा कमी कमवतो बरोबर आणि जे कष्ट करणार आहेत ना ते ऍक्च्युली कमी कमवून जातायत आणि जे नफा कमवणार आहेत ना ते मार्केटमध्ये त्यांचे बंगले होऊन गेले म्हणे. पण साहेब म्हणे आमचे स्वतः बंगले बंगले नाही झाले कारण आम्ही करू नाही शकत म आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काय विकत नाही मग तसं? म्हणे एक दोन कॅरेट दहा कॅरेट असेल तर आम्ही मार्केटला जाऊन किंवा कुठं पण बाजार असतो ना त्या बाजारामध्ये विकता येतील. पण आमच्याकडे शंभर शंभर कॅरेट आहेत ते शंभर कॅरेट जर विकायचं म्हटलं तर त्याला कि ती वेळ लागेल मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मग तेवढं इकडे जर आम्ही वेळ दिला तर तिकडे पाणी भरले असतं ते परत पाणी काढायचंय परत हे करायचंय परत फवारणी मारायचे परत हे करायचंय. मग आमच्याकडे वेळ राहत नाही काही नाही मग शेतकऱ्याला वेळ नाही राहत म्हणून शेत करी मग काढलेला माल मार्केटमध्ये आणतो आणि मार्केटवाले अशी मजा करून ते पैसे कमवून देत कामवून देत म हे खरं गो त्यांच मनोगत व्यक्त केलं आणि खरोखर रियालिटी आहे एकदम परफेक्ट आहे ते. पण झाले काय म ते काय आपण औषध मारून आहे ना लोकांना काय खाऊ घालतो याचं पण तारतम्य नाही राहिलं लोकांच्याकडे.
आणि एक आता एक असं आहे सर आता तुम्ही बघणार आजचा शेतीमध्ये जा शेतीचा एक प्रकार म्हटला की गहू तांदूळ बघा हं
हम्म.
आता गह तांदूळ हे पिकवतात मेहनत वगैरे घेतत आहे. आता शेतकरीकडून सरकार म्हणा किंवा व्यापारी म्हणा जे डायरेक्ट पन्नास टक्क्यावर घेता.
बरोबर आहे.
आणि तोच समजा तिथून दहा रुपयानी घेतला तर मार्केटमध्ये तोच पन्नास आणि सत्तर रुपयाला विकतात.
बरोबर आहे.
म्हणजे सरकारपासून तर ते छोटे मोठे व्यापारी हे.
हम्म.
म्हणजे खालपासून तर वरपर्यंत सगळी कडे लूटमार चालु आहे. याच्यामध्ये मरतो, स्वतः शेतकरी तर मरतोच मरतो.
हा.
पण याच्यामध्ये सामान्य नागरिक आहे, त्यांची ही झीज होते.
बरोबर पण सर काय एकय. की तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये, एवढं फर्टिलायझर न वापरल्यामुळे. कमीत कमी आजार किती कमी होतील. पण हे जे तुमचे जे खायचे जे, पदार्थ आहेत म्हणजे कुठे. भाजीपाला आहे. त्यांच्यामधून फार जास्त केलं जात ना.
बरोबर हां. त्यांच्यामध्ये थोडासा काहीतरी विचार केला पाहिजे. आता कसं झालंय आता. तसं बघितलं तर आता हे, जेवढे केमिकल येतात रसायन येता. सरकार याच्यावर बंदी घालू शकत.
हम.
पण आता तसं नाही बघा, सरकारला त्यांच्यामधून टॅक्स तेवढा मिळतो. म्हणून एक डोळा. दाखून एक डोळा चालू ठेवा, म्हणजे तेच्यात. त्यांच स्वतःचा फायदा बघतात ते, सामान्य लोकांचे त्यांना काही घेन देण नाही.
सामान्य लोकांचं घेणं काही नाही, पण एक आपण.
असा विचार केला तर शेतकऱ्यांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे, किपत आपण वापरलं पाहिजे. कारण तो पण ते फळ खातात.
तसं बघितलं ते सर्वे हा, एकमेकांचा हा त्यांनाही तेच खाव लागतंय.
हो तो काय वेगळं खाणार आहे का तुम्ही सांगा, जर आपल्याला तो खाऊ घालणार आहे.
बरोबर त्यांनाही तेच मिळेल.
तोच खातो. म्हणजे तो औषध जे म्हणजे, एका हाताने लोकांना विष आपण त्याचं हातानी आपण विष खायचं.
त्यांना ही तेच खावं लागते बरोबर.
चालेल करतो. मी करतो फोन तुम्हाला हां.
ओके आपले दहा मिनटं झाले. ह सर आता आमचा निघायचा टाईम झालाय.
येस म आता उद्या करूया.
हा आपण उद्या करूया, सकाळी वाटलंस.
चालेल तुम्हाला कधी वेळ तुम्हाला सांगा, आपण तेव्हाच करू.
सर का सकाळी काही. दहा दहा साडे दहा पर्यंत करा वाटलंस.
चालेल तुम्ही ऑफिसला गेले की मग, तुम्हाला बिझी तुम्ही फ्री असेल की मला फोन करा. मग आपण करू, येस सर हरकत नाही. ओके थँक्यू सर गुड नाईट.